हॅलो, हॅलो.
हॅलो, काय करताय?
काय नाही, बसले. तुम्ही?
मी पण आहे.
झालं जे
बघा ना, आवाज बघा. हो, जेवण वगैरे झालं. तुमचं झालं?
हो.
इथे भरपूरच कुत्री हे करतायेत, बघा ना आता म्हणजे किती हा पालीव प्रा प्राणी बघा ना. पालीव प्राणी आणि अशी म्हणजे फिरणारी कुत्रीे वगैरे, त्यांचे किती आता पाऊस आला
हा ना, वांदे होतात सगळे त्यांचे पाऊस पडतोय तर कुठं राहणं?
तेच ना. आता काही लोकांना आवड अस ते म्हणून पालतात कुत्री, मांजरी.
हो, आमच्याकडे पण आहे. मांजर आहे, आम आम्हाला आवड आहे खूप पालायची म्हणजे.
हो काय चांगलंय.
हा एकच आहे मांजर. तुम्ही काय? तुम्हाला आवड?
आम अशी म्हणजे मी पाळलत नाय. आमच्या इथे जागा नाय ना जास्त पाळत नाय, अशी आवड आहे. पण पाळत नाय. अशी तुमची इंग्लिश आहे की, अशीच असते कशी? नाही तुमची मांजर
नाही इंग्लिश नाही हो, आपली साधी गावठी.
हा, नाही ते रस्त्या हा. आता बघा ना, रस्त्यावरची कुत्री वगैरे. आता त्यांना पण पिल्ली वगैरे झाल्यावर आता त्या दिवशीच मी आमच्या इथे गावत जाईत होते रस्त्यानी, तर पिल्ली झालेली भरपूर अशी आणि पाऊस पडत होता हो. भिजत होती भरपूर आणि ओरडत पण होती ती. मग त्यांची अशी दया येते, पण काय करणार आपण तरी ना. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.